हॅलो हा काय झा
काय बघा बस-
बसल्यास आहे. हा हा लहानपणी आपण खेळ खेळत होतो. आम्ही बसलोय दोघ जण गप्पा मारत बसलो तोपर्यंत तुला म्हटलं फोन करूया. दोघं मी मिस्टर आणि मी गप्पा मारत बसलो.
तु गं बसल्यायचवय.
नरा बायको आता काय कोण ती नातक. जेवण खाण आवरलं नातीनं बोलवले की नात मग आली की बुलती जरा.
होय हा हा हा.
अ ते आमची आमची सुन. खेळाचा खेळ आहे नाही पूर्वी किती खेळ खेळ होते नाही आता कोण खेळत नाही. काही नाही पोरं गोट्या होओत्या कबड्डी खो खो
होय होय ते बाटलीत वाळू भरून मारणे.
आटापट्टा माहितीय का आटापट्ट्या खेळायच्या त्या होय. सापशिडी आ टपाटा खे छान खेळतोतो आम्ही.
कॅरम.
आ आता कोण खेळत नाही ना प
आटापाट्या म्हणजे काय ग आटापाट्या म्हणजे.
त्यानी काय करायचं असं तीन हे करायचं असं. रेषा मारायच्या तीन.
कशावर रेषा मारायच्या.
खाली रस्त्यावर रस्त्यावर आणि त्या रेस मारल्यावरही तिथे एक मुलगा उभारयचा. मस्र्या अनेक मुलगा उभायचा आणि तिसरे असे ग्रुप करायचे. तुझे तीन, तुझे तीन मेंबर माझे तीन मेंबर अस घ्यायचे.
म्हणजे दोन गट करायचे, अर्थात.
दोन गट करून ह आणि पळायच मग एका गटानं डाव घ्यायचा आणि एका डाव एक नाही नाही ती तीन तथं उभारायचं.
त्यांच्यावर डाव, हे आप, पडायचं.
लई भारी होतय खेळ इतका खेळ चांगला होतय तो. आणि आपण ते पूर्ण करायचं, नाही नाही नाही. नाही नाही, ते.
म तीन पोरा
टप्प्या टप्प्यान, आपल्याला पकडायचं इकडन तीकड अस त्या रेशेस न आपण चुकून, चुकून ग.
हा असं म्हणजे तीकडं त्यांच्या पलीकड जायचं म्हणत्यास का अस, म्हणजे अपोजिट पार्टीच्या पलीकड जायचं.
पट जायचं ह, असं करायचं, पहिल्या हिज्या
आणि पकडायचं, म त्यात
च आणि तिघ पण पकडायचं, आ आपण आपली तीन मेंबर अस तिघांनी पण पळायचं, म त्यो आपल्या एकट्याला धराय की ही दोन पळाली चालतात असं ग, म शेवट एक मेंबर राहतोय ते.
होय. हा.
कब्डी, कबड्डी आणि लंगडीत माझं लई मी लई हे तु ये की तु, असे अवॉर्ड लई घेतलो होतो मी, लंगडीत. बक्षीस भरपूर होय भरपूर, कबड्डीत आणि लंग
शाळेत खेळाचीस का
पण खेळत होतो आणि बाहेर राज्यात पण आम्ही आमचे ते सर न्यायचे बइ. आता असल काही नाहीे नई, आता सगळं ते फुटबॉल आणि क्रिकेटच खेळत्यात, आणि ते मोबाईल घेऊन बसत्यात, पोर.
हम्म. खेडेगावात खेळतात की बाळ अजून, खेळ सगळं, पोरं.
खेडेगावात खेळत अस तील, कडी चिनीदांडू, कोणाला माहिती आहे चीनीदांडू, आताच्या पोरांना.
चिनी दांडू आम्ही पण खेळायाच बई, मारायचं ती काठी उचलायची वर.
मी पण होय काटी उचलायच आणि वर, आणि लगोरी लगोरी माराय ते माहितीय का लगोरी. दगड ठेवायची अशी रचून. आणि ते हे मारायच बॉल, बॉल मारायचा. होय होय होय, ते नवे.
ठेवायचा आमचा दादा.
दगड ठेवून, आणि असं ते बॉल न मारायचं.
आणि आपण पळायचं. अंत. हा. होय. नाही ग.
पहिले खेळ लई भारी भारी होते आता ते आताच्या मुलांना सांगितले मुलांना काय कळणार आहे का आताच्या.
हम्म मुलांना कळत त्यासनी मोबाईल मधलं ते काय. एक मोठा हाती पोपट राजा मोरा राजा हिवरा. जा हतीराजा. आणि कायती मामाच्या गावाला लावत्यात आया मोबाईल मधी. ह आणि कसय मात काय. बरोबरची मुलं असतात म्हणजे आता तू मी आहे खेळायला लागलोय तर. कसं खेळता येते गं ते आता तू पण मोबाईल मध्ये बसलस मम्मी मी पण मोबाईल मध्येच. अस म्हणजे आताच्या मुलांच हे झालंय म्हणजे मित्र पण. होय.
म लग म देवाला घालताय नाही आया मोबाईल लावत्या.
होय.
ते चावती काय आई तर बघते काय.
पटा पटा पटा. मग आणि कुठं काय त्यांची प्रोसेस सगळी मंदावलेली असत्या. हो आता आता. त्या लहान मुलांना घे क अशी फोप्सीच असतात बघ.
फोपशी पहिल घट्ट्याच्या गट्ट्या.
अंगात हाड लागत का काय नुसती अ प कापूस बरा एखादा.
कापूस भरल्यावानी वाय वाय नाही. आता पूर्वी चिरमुरे फट्टाणे आपण किती खायत होतो. चिरमर फटणी फट्टाणे खाईत किती होत पहिला आता जे पोर खात्यात.
होय होय.
ते मॅगी खा मॅगी खा पास्ता खा आणि ते पिझ्झा आणि हे.
म
आ
व मॅगी सगतो खरं म्हणजे.
होय मला मी तर मॅगे कधी कधीच नाही. कधीच नाही मी आता एक कालनी. हो घावाचं पीठ मरण आहे न ते हे करायचं आपलं काटा चम चा काढाच तस गोळा घेऊन नाही त्याला आकार द्यायचा आणि गरम पाणी ठेवून.
हम्म हम्म.
त्यात जरा मीठ घालायचं आणि ते गोळे ते नाही. आखर दिला टाकायचा म्हणजे पास्ता पास्ता तयार होतेय.
होय हा हा त्याच पातीचंच पीठ करून ना.
च पिट करून वय आणि ते बाहेर हाय का नाही खाण्यापेक्षा ते. पोराना तसलं दिल्याला बरं लहान मुलांला.
होय ते बघ करणाऱ्याला सगळं आहे.
होय होय त्यातली ती कशी बाई पाहिजे चटकी चटका करणारी बाई पाहिजे नाही. तर काय ठेवली मॅगे करून.
आता सगळ्या बायका पण आल्यात त्यांच्या त्यासनी होत नाही.
होत नाही काही नाही.
हम्म.
त्या नुसत मोबाईल मध्ये बघ बसलेले असतात भारात.
मोबाईल आणि ते नेटवर आली ती नेट ते तेसलं बघत बसत रा आपल्या. सगळं आलंय का आता कस डिजिटल आयुष्य झालेय. आता बरं माणसं मरून रोबोट नाही आलीत म्हणजे.
होय तसच होणार आहे शेवटी तेच होणार आहे हम.
हम्म म
मला ते खेळले आवडतात ते तसले ख कोण खेळतच नाही परत गल्ली बघायला गेलीत नाही पोरण पहिला आपण लंपडाव कस खेळत होतो लपंडा लपंडाव कसल खेळत होतं नाय आपण होय होय होय कसल छान वाटायचं मस्त वाटायचं
आणि सगळी सुट्टीला यायची मे मध्ये आता सगळ्यांचे लग्न झाल्यात खेळाय गेल्यात खेळायला गेल्यात म्हणतो काय बरं आपापल्या संसारात सगळी रमल्यात
रमलात वय बा पूर्वी नाही पूर्वीच वेगळंच होतं ते सगळी बायका म्हातारी बायका विका बसून ब बोलत त्या बसून आता कोण हाय मग म्हातारी बाई ज म्हातारीबाई काय आतच बसलेली अस ती पण टी व्ही बघत बसलेली असते म्हातारीबाई
आता काय करणार ग काय करणार अ बघ बोलण्याला माणूस जर सोबत असेल तर ती बसू शकते बोलू शकते एकमेकाचे विचार इकडे तिकडे होऊ शकतात आता कोण आहे का बसायला बोलायला प्रत्येक जण दार लवै ना आप आपल्या घरात
पूर्वी कसं दात कशाने घासत होते राकणं
हम्म होय राखण ह ते ह्याच लिंबाच्या हेन पण घासायचीत ना ती काडीनं चावून चावून
होय होय आता ब की आता त पेस्ट आल्या पेस्ट आणि ब्रेश
होय काय वाटल ते काढता ब्र पेस्ट काय आईस सोडते हम् दंत म्हंजन होत विको विको विको होत
अन ते काय वापरतेत होय विठठोबा आमच्या आताने अ
मामा भिमानचात ह
पर दादाला आमच्या लागते आणि त देवाणश आला नाही देणश विठठो बा देकी विठुबा दे की आजू म्हणतोय आजू विठुबा होर त्यांनच घास्तोय दे विठोबाण कसत तव ब्रश घेतोय
हम् हम
पिठ वा घेऊन घासत बसतोय त्याला लय आवडते हम्म आमच्यात नाही नाही बेणी आले विचारते तुच्यात हय काय विटवा आम्ही आमच्या इटू भटू काही नाही बा आमची मोठी बहिणीला आवड मोठ्या बहिणीला लागते
पूर्वीच्या माणसच नाही ग आता कुठला आल्या त्या ही फॅशन न मध्ये विठोबा देत्यात टाकून
विठोबा गेला पंढरपूरला
ग मला आण म्हणून म्हणजे आम्ही गावाला गेलेलो की तर आम्ही तिथं बघित घास तेल तर आमच्या पप्पनी मला बारकी डबी नाही मोठीच्या मोठी टी डबी आनुन दिल्यात कस म्हणून केवडी मला पावडणार होती ती होय छान येते अग ते आयुर्वेदिक सगळ पा पावडरी असतात ग त्याच्यामध्ये हम् मग काय तर
होय वय काय करायचं आ म
हम्म ऐकाय ते प्रत्येक काळानुसार जग बदलत गेलं की त्यानुसार वागत राहायला लागते नाही तर आपल्याला माणूस म्हणतेय. किती साधा आहे? त्याच्यामुळं आधुनिक पण राहायचं आणि शहरी भागात तिथं पण गुण घ्यायची. आपल्या घराण्याची शिकवण चांगली आहे खरं.
चांगले आहे वेगैरे काही नाही.
हम पूर्वीची पद्धती ते ना मग आपल्याला माहिती आहे ग सगळं हम्म. मग काय एकमेकाला धरून आहेत आता नाही कोण कवडं
नाही नाही आता कुठलं काय? मायाप्रेम सगळी वितळल्या सगळी. आता पाऊस बाकी पाऊस का घस पाऊस पाऊस कुठे आहे?
पाऊस गेला, नाही आता एक महिना काय तर लेट आहे ना परत येल की.
ईलकि आता, दोन दिवसात येणार पाऊस म्हणतात. पंधरा तारखेच्या फूढ पाऊस पडणार आह भरपूर पाऊस पडणार आहे.
भिजूया.
भिजूया, भिजूया, चालतय, चालतय, ठिकाय, ओके. हा, टेव, टेव, टेव, हम्.
ह